हा बोला मॅडम.
तुम्हाला ती माहिती सांगितली समजली का मग पूर्ण?
हो हो सम मजली.
हा एकदा डॉक्युमेंटेशन वगैरे एकदा छान व्यवस्थित बघून घ्या बर का. म्हणजे छान नवीन काही शिकण्यासारखं आहे तुम्हाला ते हा. माझ्याकडे चेकलिस्ट असतं त्यावेेळेस पूर्ण तिच्यावर बघून घ्यायचं.
हा मी ते एसीसी एंट्री करते ना तेव्हा बघितलं
हां. पण मग ते फ्री मध्ये फायलिंग आहे त्याचं कॅल्क्युलेशन कसे केलेलं हे सगळं बघायचं बरं का छान.
प्रॉपरली म्हणजे पूर्ण आपल्याला लक्षात आलं पाहिजे आणि ज्यावेेळेस तुम्ही एक्सपोर्टच पण करतात ना
हम.
एक्सपोर्ट मध्ये पण आमच्याकडे एल सी एल शिपमेंट होती. कंटेनर ची शिपमेंट होते, तर डॉक्युमेंटेशन कसं काय केलं जातं काय काय पाठवलं जातं हे सगळं बघायचं हा एक नवीन नवीन अनुभव असतो. अजून आमच्याकडे एक एस. सी. एम. टी. आर. म्हणून एक नवीन सिस्ट टीम चालू होती. एस. सी. एम. टी. आर. म्हणजे काय होत आधी आमच्याकडे ना सगळं काम कस्टम करायचे.
हा हा.
हम, तर आता कस्टम जे काम करायचं ना ते काम आमच्या कडे कस्टोडियनकडे येणार आहे. मग कस्टोडियंटकडे येणार तर मग कस्टोडियन कुठल्या मार्फत ते काम करणार? तर एक एस. सी. एम. टी. आर. म्हणून एक सॉफ्टवेअर दिलेलं आहे आम्हाला इफेक्ट डेपोट म्हणून हा त त्या सॉफ्टवेअरमध्ये आम्ही ते वर्किंग करणार. हा काही वर्किंग आइजेट ला करणार एक कस्टमने वेबसाईट बनवलेलीये. हा काही वर्किंग आईजेट ला करणार काही वर्किंग इकडे करणार. तर आता एक आम्ही सॉफ्टवेअरवाला घेत बंगलोरचा म बंगलोरचा आहे. बहुतेक ते तन्मय घोष म्हणून तर असं काहीतरी आहेत. तर ते सॉफ्टवेअर आम्हाला पूर्ण डेव्हलप करून देणार मग त्या तेच्यामध्ये आम्ही आमची एक्सपोर्टची झाली. कोर्ट ची झाली उन्हाडोमेस्टिक ची रेग्युलर आमचे कार्गो असतात इंडिगोचे आमच्या इथून कुरिअर सर्व्हस पण चालते बरं का मॅडम म्हणजे जेवढ्या डे मध्ये फ्लाईट येतात त्याच्याने आमच्याकडे कुरिअर पण येत जसं तुम्ही बाय रोड कुरिअर मागवतात ना. तसं बाय फ्लाईट पण कुरिअर मागवलं जातं हा आमच्याकडे
हो हो ओके म्हणजे डिपर्चर पण होतं ना राया वेल पण होतं मग तुमच्याकडे
हो हो हो डिप्चर म्हणजे तुम्हाला जरी अ ते दिलं पाठवायचं दिल्लीवरून अजून पुढच्या फ्लाईट असतील त्यांना पाठवायचं. तुम्ही आम्ही इथून पाठवू शकतो. म्हणजे आमचे इथे ऑफिस ये. ते एअरलाईन वाल्यांचं ते एअरलाईनच्या ऑफिसमध्येध्ये जायचं त्यांचे पाठवण्याचे काय चार्जेस वगैरे ते पेड करायचं ते म लगेच क्रिएट करतात. आणि मटेरिअल मग ताब्यात. घेऊन मग ते फ्लाईटला पाठवलं जातं. सेम कुरिअर सर्व्हिस फक्त ती बाय रोड असते. आता ही बाय एअर आहे. आणि इव्हन हो बाय एअर आणि इव्हन बरं का आप तिकडून सुद्धा आमच्या वेगळी लागली म्हटली येताना.
ओके आणि अ का मॅडम हा म आता इथून जर डिपार्चर करायचंय आपल्याला
हम् हम्
तर मग एअरवाल्यांना वेगळं पेमेंट द्यावं लागतो तुम्हाला वेग वेगळं
हो हो मग मग त्यांना पाठवण्याचे चार्जेस वेगळे ते फ्रेट म्हटलं जातं ते चार्जेस वेगळे. आणि इथे हँडलिंगवाले म्हणजे जे तुम्हाला हँड ओवर्हर करणार आहेत. त्यांचे चार्जेस वेगळे घ्यावे लागतात. म्हणजे आता पर्टिक्युलर एअरलाईनवालेच तुम्हाला हँड वर्क दिल असतं ना ह्यांना इथे कसं असतं थर्ड पार्टी असते. म्हणजे कस्टोडियन वगैरे असतो, तो हँडिंगं च वगैरे काम बगणार. मग त्यांना तुम्हाला ते चार्जेस पेड करावे लागतात ते टी-एस-पी म्हटले जातात.
टी-एस-पी चार्जेस असतात. का ते हा
पच पण असे किलो प्र्रमाणे ठरलेले असतात. मॅडम आणि हे फ्रेट पण जे आहे ना. ते ज अ किलोवरच ठरलेलं असतं. पाठवण्याचं एअरलाईनवाल्यांचं सुद्धा हां सगचे असे चार्जेस पर्टिक्युलर एक टेरिफ प्रमाणे फिक्स केले असतात. ती एवढी घ्यायची मग त्याच्याप्रमाणे बिलिंग केली जाते. गेट पास दिले जातात. हां एट पास वगैरे दिले जातात. आणि त्याच्याप्रमाणे मग असं. समोर इथे आला की, तो वरती आधी एअरलाईनच्या ऑफिसला जाणार. त्यांच्याकडनं त्याच्याकडे जी इंटिमेशन एअरवेबिल आलेलं असतं त्यांना मग त्या एअरवे बिलच इंटिमेट घेऊन एअरलाईन कडे गेलं एअरलाईन एकडी हो देते. तो अ कस्टुडियनच्या माहितीसाठी असतो. मग त्या डिओवर त्या पार्टीवाल्याचं नाव असतं. क्वांटिटी पॅकेजेस मटेरियल काय आलेलं आहे कुठल्या फ्लाइटनेे आलेलं आहे. सगळ डिटेल्स डेट सगं टाकलेलं असतं बर का मॅडम
ओके ओके सगळे डिटेल.
ह मग ते टी एस पी साठी आपल्याकडे आलं का आपण त्यांना जी एस टी इनवइस करून देतो. आणि मग तो जो कस्टमर आहे तो समोरचा आपल्याला पे करतो तेवढ्या अमाऊंट. अमाऊंट पे केल्यानंतर आपण कस्टोडिओनी जे हँडलिंगला ठेवलेले आहे पर्सन्स ऑपरेशन वाले त्यांना कॉलिंग करून सांगतो की यांना मटरेल हँड ओव्हर करून द्या मग त्यांना ते मटरेल चेक करून ते हँड ओव्हर करून घेतात आणि मग गाडी बाहेर सोडली जाते काय असेल ते लोडिंग, वगैरे करून.
या प्रकारे प्रोसेस चालते. आणि हे आमच मंथ मध्ये एकही दिवस बंद नसत मॅडम.
एकही दिवस नसत मग संडेला जर तुम्ही सुट्टी मग कोण करत?
असं दे ना मॅडम संडेला संडेला जरी आम्ही सुट्टीवर असल. तरी कोणी स्ट स्टाफ अव्हेलेबल राहणारच ना.
हा कोणी कोणी करतच म्हणजे.
ते कसं मॅडम ट्वेटी फोर बाय सेव्हन सर्विस ठेवली. कुठली पण अस ती बाय एक्सपोर्ट कि तुम कारगच अस सो इथे कसं कस्टम्स वगैरे सगळे बसतात आमच्या इथे ट्वेंटी फोर बाय सेव्हन असं त्यांना वर्किंग दिलेलं आहे. ते पण शिफ्टमध्ये असतात. म्हणजे कोणी कोणी अवेलेबल असतच आमच्याकडे.
ओके. म्हणजे कस्टमवाले पण नाईट ला काम करू शक हा कस्टमवाले पण नाईट ला येतात.
मॅडम त्यांना ट्वेटी फोर बाय सेव्ह हा गव्हर्नमेंट न रूल लावलाय आय सी डी साठी. आय सी डी आणि ए सी साठी ए सी ए सी ला तरी ते कस रनवेकडनं आहे ना ए टी सी ची परमिशन घ्यावी लागते त्यांना तरी टाइम लिमिटेड आहे. म्हणजे एक दहा वाजे नंतर परमिट करू शकत नाही आपल्या फ्लाईट साठी पण मग तस आय सी सी सडी नाही कंटनर वाल्यांना नाही तुमचा तुम्ही रात्री दोन ला कंटनर असला तर तुमला क्लिअरनस करणच करण आहे.
हा.
ए एअरच कस त्यांना एक टायमाच क्रायटेरिया पण तो कारण मग ए टी सी वाली परमिट नाही करत दहा वाजेनंतर मी दहाच्या आतच ती फ्लाईट पूर्ण लोडिंग वगैरे सग प्रोसेस करून पाठवू शकता.
हम्म.
हो.
आणि हे जे कंटेनर असतात मग ते ते इथून डायरेक्ट निघाल्यावर नावाशेवाात जात असतील ना? अजून काही दुसऱ्या दुसऱ्या ठिकाणी चेक वगैरे होत त्यांचं चेकिंग वगैरे नाही.
सील लावल एकदा कस्टमरने नावाशिवालच एन्ट्री मारणार इथून दुसरं दुसऱ्या पोर्ट त्याला चेक करण्याचा काही प्रश्नच नाही उरत कारण इथे कस्टम आहे ना. हो हो भेस हो नाही क त्या कंट्रीच हा ते कसं असत चेकिंग होते. तिथे पण मग कंटेनर नाही ओपन केलं जात. तिथं फक्त तुम डॉक्युमेंट्स मधली लिओ कॉप घेणार सील नंबर वगैरे बरोबर ते बघणारं आणि फक्त बाहेरूनच बघितलं जातो. कंटेनर नंबर बघितला जातो आणि त्या व्हेसलवरची व्हेसल हे त्या कंट्रीची त्याच्यावर तो लोड केला जातो.
ओके.
हम्म, अशी प्रोसेस असते. हम्म. बरंच काय म्हणजे, या गोष्टींना बाहेरच्यांना माहितीच नाही. आता तर नॉर्मली आपण पण बाहेर-कडं हा कंटेनर फॉरनच्यां कंट्रीमध्ये जातो, आपण असंच आपल्याला माहिती होतं ना, आपल्याला कुठे माहिती होतं कि ह्या चलने जातो, का कुठे जातो. इथे वर्किंगला आलो, तेव्हा माहिती पडलं, की आपले बाहेरच्या देशात माल जातो, पण
हा. तर. माझं ही तेच होतं की. ऐ ट्रक वर हा हा कंटेनर इथून निघाला म्हणजे
असेल हाफनेस त्याच्याने मला असं, माझं-माझं इमेजिने चिंतेतच होतं.
आम्हाला कुठे माहिती होतं वाढवीचे, फक्त आम्ही कामाला आलो त्याच्यानं तर आम्हाला हे सगळे बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्यात.
हा.
बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या, ह्या गोष्टी नॉर्मल आपल्या डेली रुटीनमध्ये नाही माहिती राहत. ना, ही-हा इकडून तिकडे जाणार. मग तिकडून अहो त्या वेसल पण इतके मोठे-मोठे असतात मॅडम. एक-एका वेसल पाच-पाच हजार रुपये कंटेनर बसतात, त्यात विचार करा एका कंटेनरमध्ये वीस-वीस टन माल असतो, एक काहीतरी एकोणावीस टन मालाची वीस टन मालाची परमिशन आहे, तर अशी पाच हजार कंटेनर याच्यावरणं विचार करा तुम्ही, की वेसल किती मोठी असेल मॅडम.
मोठी आतु. हां.
हो की नई.
आणि ही एक गोष्ट अजून विशेष वाटते. आपण जर दगड ऐवढासा दगड पाण्यात टाकतो, तो खाली जातो.
विचार करा ना, म्हणजे किती आपलं टेक्निक पुढे गेले कशा त्या वेसेल्स रेडी केल्या असतील ना. हम्म. एक असं अभ्यास करायचं ठरवलं, तर खूप काही गोष्टी आहे की नाही.
हो.
हम्म-हम्म, किती टेक्निक पुढे गेलंय ना सगळ्या गोष्टींच.
ऐवढासा दगड पाण्यात जाऊ शकतो, पण एवढी म्हणजे एवढं वजन घेऊन जाणारी शीप
विचार करा ना, एका कंटेनरच वीस टन बाकीच्याचं किती?
इथं अशे चार ते पाच हजार कंटेनर असतात, म्हणजे विचार
हा, महिना महिनाला त्या कंट्री पर्यंत जायला आणि पूर्ण पाण्यात नाय ओ मॅडम महिन्याचा ही प्रवास म्हटला तरी पण
रिस्कीच हे ना थोडं, कि हं. पावसाचा हा, हा बर ती हो ओटी चालूच असते.
त बघा ना, आपण साधं रोडावरण गाडी चालवायची म्हटली तर आपल्याला भीती वाटते. आपल्या आजूबाजूला आणि ते त्यांनी काय करावं? त्यांना त पूर्ण सगळीकडे पाणीच पाणी राहतं. इथे तरी काय झालं तर चार लोक जमा होतील. तिथे त्यांनी काय करावं?
हो.
नाही पण तिथे पण आपले अ कोण? नेव्हीवाले वगैरे असतातच म्हणे. कारण त्यांना पण प ड्युटी असतात ना.
हो त्यांना ड्युटी असते. पण प्रत्येक वेळ प्रत्येक शिपच्या मागे तर जाऊ शकत नाही ना, नेव्ही वाले.
हा, नाही नाही प्रत्येक कंट्रीचे राहत असतील. काही ना काही मॅनेजमेंट त असतीलच त्यांचे सेफ्टी साठी. स्टडी केला पाहिजे मॅडम पण हा. पूर्ण एक माहिती म्हणून हाये की नाही? की कसं वर्किंग चालतं? काय चालतं? खूपच नवीन नवीन काय बघण्यासार खय. शिकण्यासारखंय. एक इच्छाय मला की खरच ती वेसल बघितली पाहिजे किती ती मोठी वेसल असेल. वेसल ला नाव पण असे छान छान दिलेलेय. गजनन वेसल. हो मस्त मस्त नावं दिलेलेय. किती भव्य असेल ती. एक विचार कराना. नुसतं इमॅ करा की तुम्ही डोळ्या समोर. चित्रात जरी बघित तरी पण.
हो ना. हो.
समोर बघितलं पाहिजे या गोष्टी हाय ना? हो. कधी चान्स मिळतो?
हो.